हॅलो हा ताई नमस्कार. होशी तब्येत पाणी
मस्त.
हो. हो आमची पण एकदम मस्त सगळे ओके पाऊस पाणी आहे काच
हो आहे ना इकडे भरपूर पाऊस आहे.
हो आज आहे आज घेतलाय मनावर जरा मध्ये दोन तीन दिवस खूप पडला मग बंदच होता.
हो सकाळी पण भरपूर ऊन पडलेलं होतं.
हो आता आहे थोडस वातावरण. आज पडेल चांगलाच आता होईल सुरुवात आता एखकादशी आली ना. आता पडेलच हो त्या दरम्यान तर पडतोच जरा. छान वाटत मग तेव्हा स वातावरण आता हे.
थोडा पावसा असला का छान वाटत जास्त पाऊस असला तर चांगलं नाही वाटत.
खूप अगदी खूप झाला कि मग अगदी नको नको होतं मग कधी थांबतोय असं होतं तू हं हं आता अस थोडासा बरा वाटतो घरात बसून बर वाटत. बाहेर पडावची वेळ आली का मग असं वाटत नको पाऊस थांबलेलाच बरं आहे. हा ना.
असंच वाटतं.
हो झालं.
असच हाय चिकचिक पण खूप असते ना.
हो तेच ना हो नको नको होत आणि मुलां च्या शाळेत वगैरे जायची वेळ असते का तेव्हाच बरोबर पडतो अगदी मुलां निघायला मग मुलं त्रास देतात नको नको म्हणतात मग जायला.
पाऊस असला का म्हणता नाही नाही.
अ पाच जाणार नाही त्यांना तेवढंच हवं असत. मग ते कारण मिळून जातं त्यांना सुट्टीच ह. ते पाहिजे असते हो झालं जेवण.
हो. जेवण झालं.
हा हो लवकर जेवता का हो आमचंही झालं.
हो बारा एक वाजता जेवतो.
हा आम्ही आम्ही पण असं दीड दोनच्या सुमारास. मुलगी शाळेत गेली का मग नंतर थोडस आवरणं राहिलं की तेवढं आवरून वगैरे. मग बसतो आम्ही पण जेवायला सकाळच्या वेळे खूप हे जातो म्हणजे काही ना काही कामं असतातच सकाळची आत
हो सकाळी भरपूर काम असतात धावपळ पण जास्त असती ना.
हो ना खरंच आहे हो हं हं काय म्हणत बाकी.
बाकी काही नाही.
बार काय मुलांचा रोजच डब्याचा प्रश्न मग. जेवायला काय बनवायचं डब्याला काय द्यायचं. हे आणत्यात आ हो. काय ना खरच आहे सगळीकडे हाच तास आहे खरे हाय. काहीतरी वेगळं दे ही भाजी य तर नाही नाही म्हणतात अगदी नको नको ही नको. दुसरं काहीतरी बनवून देईल.
हो ना रोज टेस्टी टेस्टी मागता जेवायला.
हो खरे खरे खरं आहे ना काही ना काही वेगळं हवं असतं. तर त्यांना डब्यात जेवायला हो. पण हल्ली ते तेच मुलांचं तेच झालंय. तर मुलं हल्लीच नाहीच म्हणतात अससं अ भाजी पोळी वरण भात खायचं म्हटलंय. मुलांना नकोस वाटत ते. हे काहीतरी असं पाहिजे चिप्स पाहिजे. मग काहीतरी डब्यात वेगळं बनवून दे घरी पण वेगळं काहीतरी नवीन काहीतरी बनव. रोज यांच्या पाय नवीन काय बनवणार काही ना काही बनवावंच लागतं पण.
हो आता सध्या मकाचा पण शिजन चालू आहे. त्यामुळे कॉन हो कॉनप सारखे चालू असतात.
हो का. आता पावसाचं बरं वाटतं असं कुठे फिरायला गेलं की मग ते मग ते कणीस असं देतात ना भाजून मग चांगलं वाटतं ते खायला. लिंबू मठ लावून असं पावसाच चांगलं वाटत. हो तुम्ही घरी करता का
हो मग घरी बनवतो हो इकडे शेतात पण असता ना.
हो का तुमचं शेत आहे का? अरे वा अरे वा मगत काय मग मग जाच मग मुलांना तर काय अगदी
हम् जात.
हा तर
घेऊन येतात आणि लगेच दे मम्मी करू.
बर आणि स्वतः असल्यावरती मग त्या मुलांचं काय चालूच असतं काही ना काहीतरी दे मडम हम् तसं शेतात छान वाटत ना हो थंडी पावसाच असं हो. थंडी तर चांगलीच पडत असेल तिकडे.
हो थंडी भरपूर असते ना.
हो अगदी म्हणजे खूपच न पाणी ओपन असल्यावरती असं. तिकडे तर जास्तच थंडी असते.
वडी साड व शेत असत ना मग शेतामध्ये कसं पाणी पण असत भरलेलं का तेव्हा पण जास्त थंडी वाजते.
अरे बाप रे हो ना खूपच अगदी पण मग काय काम तर करावीच लागतात. पाऊस आणि काय थंडी वार काय काही ना का? करावच लागतं ते
हम् शेतातली काम तरी शेतातल्या कामांना माणसं असत.
असतं का हा हा थोडंफार तर लावावंच लागत असेल ना.
हो मग
म्हणजे सगळी कामं तर नाही होत बरोबर आहे.
नाही नाही सर्व होत नाही होत बघाव तर लागतच आपल्याना
हो हो बरोबर आहे. हो ना हम् मुलं किती आहे तुम्हाला
मला दोन मुले
दोन मुली
हो मुलीचे दोन
अरे वा चांगलंय चांगलंय मला एक मोठा मुलगा एक मुलगी आहे
हो ना स्कूलला जात का?
नाही मोठा हा माझ मोठा मुलगा इंजिनिअरिंगला आता लहान तर लहान खूप लहान पहिलीला आहे आता त्या जो एचक आहे ते भरपूर त्यांचा हा तो मुंबईला अस. तो म तिकडे मामाकडे आणिच हा मामाकडे असतो तो. आणि ही आहे आता शाळेतसते मग दुपारची शाळा आहे. जरा गेली शाळेत कि मग जगा निवांत वेळ मिळतो नाही तर मग काय ते तिच्या मागे मागे काही ना काही चालूच असतं दिवसभर मुलांच काही ना काही करणं असतच. बारा वाजता जाते सहा पर्यंत येते घरी आली. होा मधलाच वेळ काय तो मिळतो तो तेवढा मिळतो ह सकाळ हो खरंच आहे ना हे हही वेळ आणि रात्री झोपल्यानंतर सगळें
ममम मुलं असले का चालूच असत हे कर मम्मी ते कर मम्मी ते दे मम्मी
ह खरे खरे क शाळेत आहे का तुमच्या पण दोघी
हो दोन्ही पण मुले मुली मला मुली नाहीये ना
हो दोघी शाळ येते का
हम्म दोघो पंचायत
अच्छ अच्ा अच्छा मुलं म्हणाल्या का मुलं मी ऐकलं मुली आहे
नाही नाही मुलीचे दोन एक फस्टला आहे आणि एक फिफ्थ ला आहे
अरे वा चांगलंय या मुलांच्या मग काही ना काही ऍक्टिव्हटीज बनवून द्या शाळेत काहीतरी कार्य ्रमे हे बनवा ते बनवा काही न ते असतच रोजच हो ना त्यांच्या पाय हो आपल्या वेळी तर कसा निघून जातो सकाळ कधी होते आणि रात्री कधी होते कळत येईल खरंच आहे ना काय जरा रात्री झोपल्यानंतर हे निवांत वेळ मिळतो काहीतरी ते होणारच जरा सगळे शांत झाले का मग जरा तरी पण आपलं काही ना काही चालूच असतं बायकांच
हम्म
हो ना हा चा हा हो आहे ना सासूबाई येत
हो ना
सासरे वाारलेत मग सासूबाई आहेत हो त्यांच मग काय त्या दिवसभर आता वय झालंय काही होत नाही आता दिवसभर टी व्ही वगैरे चालू असतं त्यांचं ते बघत असतात सिरियल त्यांना लावून दिल्यात कि मग काही नाही एका जागी बसतात त्यांचं आवरून
ब
त्रास नाही् त्यांना वेळेवर फक्त त्यांचं काय औषध पाणी आहे त्यांच्या त्यांच्या घेतात ब वेळेवर फक्त नाश्ता वगैरे द्यायचा त्यांना बाकी त्यांचं त्यांच करतात तेवढंच खूप आहे असं दुसऱ्यांवर असं हो तरी खूप आहे असं काही त्यांना वेळेवर अगदी द्यायचं असं नसतं त्यांचं म्हण त्यां त्यांची वेळ झाली का दिलं की मग काही नाही जस त्रास नाही काही त्यांचा त्यांचा करतात तुमच्याकडे आहे का अजिबा हा मोठे दीर तिकडे बाहेर लहाने दीर बाहेरगावी असतात आणि आम्ही इकडे आई बाबाांकडे सासरे वारले झाले दोन तीन वर्ष झाले त्यांना जाऊन म
आमच्याकडे आहे ना आजीबाबा आहे ना आमच्याक
आहेत पाहिजेचो खरंच आहे मोठे कोणी असले की आधार असतो
हा आधार अस असतो
पाहिजे मग खरंच आहे ते असले की जरा खूप छान वाटत घरात कोणीतरी मोठा आपल्यापेक्षा आहे निर्णय घ्यायला आपले
हो ना
खरच आहे पाहिजेच हल्लीच्या मुलांना नको असत ते त नवीन जनरेशन त्यांना मुली मिळत नाही हली लग्नाला
हो ना
हम्् मग नूलीनचा तुकारल् खरे असतात असाच मुलगा पाहिजे कि घरात कोणी नको आहे फार नखरे मुलींचे
हो
हम्म काय म्हणता बाकी अजून
बाकी काही नाही अजून पाऊस चालू असेल ना आता आता चालू
चालू आहे चालू आहे असं खूप जोरात पण नाहीये
नाही ह हलकाच चालू आहेज
हा बारीक बारीक चालू आहे पण चालू आहे कंटिन्यू मध्ये जरा थांबलेला पण आता परत चालूच आहे
हो
हो ना मुलांची शाळा सुटायची वेळ तेव्हा थांब थांबला पाहिजे मग त्या वेळात पण असला कि मग कंटाळा करतात मुलं यायचं
हो ना घ्यायला जा घ्यायला जावं लागतं का
घ्यायला जावं लागत साडेपाच ला सुटते
हम्
हम् पाच सव्वा पाच पर्यंत जावं लागते यायला हो तुमच्याकडे लांबी का शाळा जवळ अस आहे
नाही लांबे ना आमचं घरी हो गाडी असते ना
हा हा हा म्हणजे शाळेची वन हा हा शाळेची वॅन हो ते बरं आहे ते असलं की मग काय टेन्शन नाही वेळेवर येथे जाग त्यामुळेय बरं वाटत जरा
हम् त्यामुळे काही वाटत नाही ना वन असली का ते घ्यायला जायला वगैरे पण कोणी नसताना
नाही का मग हा मिस्तर वगैरे घ्याय कामाला असतील असं बरोबर आहे सकाळची शाळा आहे का दुपारची हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो